होत्या नई चार तारखेला नंतर मग सव्वीस तारखे पर्यंत कुठे जाता येत नाही. आरडी माहिती आहे का? ते पिघमीवाणी असतंय.
आर अरबी आरडी नाही हो काय माहित. नाही आमच्याकडं. काय असत ते?
अं म्हणजे आता पैशेची जर आरडी केलीय तर पाच वर्षान ते रक्कम होते तीस हजार आणि, व्याज तीस हजार पंचेचाळीस हजार येतय असं.
होय नुसत पाचशे रुपयेचा?
होय पाच वर्षांन वो
मग खर भारी आहे नुसत पाचशे रुपये हे करून ह
मग काही तर आमच्या इथं खेडं असल्यामुळं शक्यतो तर जास्त कामाला जाणाऱ्या बायकांच तेच आहे ना हजार पाचशे कोणाचं दीड हजार दोन हजार - तार असतय
होय की बर
हम्म मग कोण नाही मी केले हजाराची माझं मी लागल्यापासन
हा
त्याने गोळा करून घेत्यात भरायचं आणायचं ते लॅपटॉपला भरून प्रिंटा काढायच्या लय तेच्या व्याप आहे.
मग ते कोण करत तुमचं मालक?
ती
आत्ती?
हम्म ते त्यांनी शिकलेल आहेत.
त्या करत्यात म्हणजे कि केवढं शिक्षण इंग्लिश पण येतंय?
त्यांची
अगो बाई ग मग भारी घे ह ह
आणि असं वयस्कर नाहीत तरुण आहेत.
होय?
हं
हा हा तुमचे किती झाले शिक्षण?
माझं ग्रॅज्युएशन झालंय मागच्या वर्षी.
ह हा हा आणि मिस्टर?
त्यांचं पण झालंय त्यांनी भरतीच बघत होते. ह्याच्यात त्याच्यात थोडंथोडं निघल्यात. त्यांनी मग ते सोडूणच दिलं.
हा हा मग शिकलेले आहेत. सासरे बुवा तेन काय नसतील? त्यांचं पण शिक्षण झालं,
झालेेत सगळे शिक लेलेयत. हा नं तर आमचं दीर् हे जे आहेत सी एच्या ऑफिसमधे आहेत. सगळी शिकलेले आहेत घरात.
हा हा.
मामा मामा कारखाान्यात होते. ते ते कारखाना आमचे आता बंद पडलाय आता साखर कारखाना आता मळ्यातच तेनीच बगत्यात जनावर, मळा तेन.
हा हा काय तर करत राहिल्याला बर होय कनाही, होय शेतीय काय तुम्हाला आणि
जनावरां पुरतं वैरन फक्त निघतया बघा त्यातन.
त्यात
हा म्हणजे पलीकड, कसं वडाय, त्यामुळे तिथं ऊस तेन काहीच कर ता येत नाही.
हा हा
टॅक्टर हा वैरन तेवढी मका, गहू करतोय कुठं लागल तर लागत्यात, आता शाळू केलत बघा तेवढ्या रानात, दहा गुणट का कायतर हाय, आणि किती फक् तर पस्तीस किलो का तीस किलो शाळू झालय. हम्म, पिकलं तर पिकते नाही तर पिकत नाही. तिथं जरा हे आहे ना पाणीय.
हा हा, सख्खे दीर आहेत तुम्हाला? दीर सक्क हाईत.
होय की. नाई नाई बघाय लागलोय आता.
हा हा, हा हा. अनी काय मग?
काय नाही बघ.
ह तुम्ही कधीपासून आहे ह्याच्यात
कशात आता आता ह्या जूनला आज बघ एक वर्ष पूर्ण झालं. बरोबर
व
हा हा नवीनच लागली.
हा हा
ते पण नकोच म्हणत होत हेनी आमच्या आत्ती भराभरा म्हंटलीत म्हणून भरलो. मग ते मार्क तेन चांगलं असल्यामूळं झालं हं नाही अजून एक थोडे दिवस करायच पोरगं बारकं नंतर बघायचं बाहेर कुठे तर
होय होय
खरं परवतय ओ हेच घर बघत
होय होय घर बघत आपलं बघत परवडतय होय होय. होय.
पेमेंट तेवढं टायमावर होत नाही खरं ते काही आज ना उद्या होतय.
होय इथ ते तीच बोंम्ब असतेय पेमेंटची खरी एकदा तर येतय हो ते उनात बघितलासा काम करण्यापेक्षा शंभर रुपयाला दिवस बरं हे कराय लागतय. योगं शिकलेल्या माणसांचं आपलं कुटतर चालतय नाही बाबा आज चालत आलं ते आम्ही उनातंन खर अस पाय आणि डोकं दुकालय म्हण
हा जरा रात्री आहे ना. तेल लावा पायाला. आल्या आल्या आहे ना उन्हातन पाय धुवायचं नाही लगे मग ते असं पोळल्यागत होत. हा धुवायच नाही लगे एक तासभर इकडं तिकडं करून म धुवायच हात पाय
मी तरी कनी सारखं ती पाण्यातच असतोय बघा बारक्या मुलागंत मला कायली होत्या असल्या ऊन्हानं
ह ह
सारखं नुसतं पाणी वतून घ्यायचं अंगाव
अंगावर मी घेत नाही फक्त हात धुवायची सारखं मला सवय हाय. ईकडनं तिकडनं काय धरलं की लगे हात धुवाय
हम् आणि काय मग?
काय नाय बगा. हिजी कवा करतेय का तुम्ही वाट
काय ते
वटाण्याच काय उसळ तेन
करतोय की भिजवून शिट्टी लावायच आणि मग ते पुन्हा कांदा तेन घालून फोडणी टाकायचं.
हा, हा तेच ख
अस करतय होय परत ते मो मटकीचा मोड असते त्यात जरा मिक्स करतोय मटकी मोड आम मिक्सरला हे करायचं मोड यायला भिजत घालतोय हम्म
त्यात पण भिजवतायत म हा शिट्टी काढूनच की भिजवतय आदल्या दिवशीच सकाळी एक दोन तीन वेळा धुवायचं नंतर मग शिट्टी काढून लावायचं आणि परत कांदा टोमॅटो कूट घालुन ग शक क्यतो जाईना भात चांगला होतोय. मसाले भात
होय, होय व
हा वटाण्याच हा काल लक्षात नव्हतं काल खिचडी केलती अ वटान भिजवायचं लक्षातच नव्हतं म तसंच शेंगदाण तूर डाळ ते कोलम तांदळा चि कनी आहे ना एक आणलेली कनी आणि तूर
नाहीच माझं ब्युझ एक आणयच हा वाटाना मध्ये प्रोटीन कॅल्शियम बी अस संकष करता तुम्ही
काय ते?
संकष्टी करतायसा काय?
होय, होय करतोय की उद्या आहे बघा संक
उद्याय संकष्टि होय म्हणून
हा तेच मगाशी जरा आंब्याचा आईस्क्रीम करून ठेवलंय अ हेच की शाबू वरी तिन हा हा आमच्या मामाने आंबा दिलतं त्याचा गर गर काढून गर काढला सगळा त्यात दूध घाटलं आणि नंतर अ काजू खिसल बदाम खिसल त्यात मिक्स केलं वेलची साखर घालून मिक्सर फिरवलं आणि ते डब्यात ओतून ठेवलय आता
हा फ्रिजला
हा फ्रीजला लाईट एक सारखं जाते ते घट झालं नाही अजून
नाही रे.
हम्म
हा हा
म्हंंजेच आता उद्या संकष्टीय म्हणलं उद्या खायाचं.
होय होय.
ते मँगोचा ज्यूसच करणार होतो त्यांनी म्हणलं आईस्क्रीम कर म्हणतेत. उद्या ज्युस तेन कराय येतय आणि उपवास तवा
हम हं आम्ही पण शाबू खातोय आम्ही चंद्रोदय झाल्याशिवाय कधी जेवत नाही.
आम्ही पण अकरा आणि भा अकरा साडे अकरा वाजत्यात आहो एकांच्यात कसं आहे नुसत आरती करत आणि लगेच जेवत्यात.
जेवत्यात ते आम्ही नाही बाइ कायमच आणि अंगारकी संकष्टी तर तेवढ उपाशी राहतेता आम्ही नाही बाई कायमच क अंगारकी पण असूदे आणि से ही आपलं रेग्युलर पण असू दे.
हा शाबू शाबूचा पापड दही ताक आसल चालत की, मग मोदक करताय काय?
तिला फक्त करतोय सारखं नाही करत. तुम्ही
हम्म हा अंगारकीलाच की तवा तर खोबरं तेन असलं तर मग त्याचा काय ताप थोडा व्हय हाय करोस्तर हम्म तेच के आणि तेच सगळं करून आणि चपाती तेन कराय लागत्यातच कि
लागतात व्हय
तुमच्यात कुणाच्या असत्या?
चहा दोघींचे पण असत्याय, माझे पण चार वर्ष झाले दोन चार वर्ष झालं हाय. त्याचे पण आता वर्ष दीड वर्ष झालं कर
हम्म हम्म
आणि काय मग अथर्व माळी कोन हो?
भाऊ हाय. ते काय झालंय टास्क आलाय खरं त्याला कोण ओळखीच नाहीत ना.
हा हा
पूर्ण करतेस काय म्हणला? हम् करतो म्हणला. ओळखीचं
हं हं
अ ते ग्रुपला काय आलय बघितला का?
ते वर्षान पाठवलय. म्हटले आता कुणाचं काय काय होतया हम आमच्या त्यांच्या इथं पण काय आलेलं नाही टास्क मी परवा उघडले ते नवीन.
हा हा येतील की मग हाच टास्क येणार येतील की
मला ओळखी पण नाही तुमचीच तेवढी जास्त ओळख झाल्या. हं होय होय थांबा हा
हा